हॅलो हां येतों येतों होयं होयं माझां पहीला पणं कॉल तुम्हालाचं झालायं लास्टचां पणं तुम्हालाचं झालायं कॉल
हो म्हणूंन मलां मेसेजं करतंय वाटतं बघां मी किती लंकी आहे तुम्हांला
नाहीं मेसेजं आलां तुमचां मंग ह्यांनाच करावं म्हटलं म्हणजे तुमचं पणं उचालतां येतं नाहीं मंग
हम्मं बरं आहे मी लंकी वाटतं तुम्हांला मंग
मी धाडसचं केला नव्हतां म्हणजे कुणांला करायचं कायं तुमचां तिकडूंन मेसेजं आलां कां नाहीं तेव्हां पासूनचं चालूं केलं हे
हां हां हां हां
असं झालं आतां बघितलं नां मंग ते तुंम पहिल्यांदा आ पणं तुमच्याचं नंबर दाखवंतय आता लास्टलां आ पणं तुमचांच झालां
हां बरं बरं होऊदे चांगलं. माझं अजून पाच राहिले आहेत बघा.
होय काय.
हा.
मी आता तुम्हाला एक पाठवते. मग त्यांना तुम्ही करा मग त्या तासं अस तील. मोबाईल फ्री असतील असे एक दोन जण.
कट झाला. परत तुम्हाला फोन लावते काय. म्हणजे, मी तुम्हाला तुम्ही फोन उचलू शकता. पण, मला करू नाही शकत तुम्ही. मी तुम्हाला पाच कॉल करू शकते.
स्टेप बाय. होय होय. असंय.
म्हणजे एक दोन झाले की मग ते, तुम्ही नंबर दिलेत का नाही काय माहिती. त्या मॅडमचा फोन, मेसेज आलेला मला. मग आपल दोन म्हणजे तुमचा फोन करायला. की मी फोन करते. मग आपले झाले की, मग मी त्यांना फोन करून परत तुम्हाला करते.
काय शिवानी. हा चालतय चालतय. ह हा. चौऱ्याऐंशी हायफुलर
चहा.
तसं तुमचं पण होतंय नाही. त्यामूळ मी त्यांना पण नंबर पाठवायला लागले रा झालेलं माझे आणि. होवून जातय ते.
हा हा हा हा आता आज सुट्टी अजून आता काय आवरलं नाही. आत्ता थोडंफार आवरलंय. थोडंफार नाही असं झालंय.
होय. आमचं पण तसच आहे. आवरत आवरतात आहे स्वयंपाक कर त. चालू झालय बघा कॉल. हम्. असं झालंय सकाळपासून आसं. पोर आता ती आवरून गेली बघा. टी व्ही बघाय लागलेत बाहेर गेलेत.
हम्म हम् हम् हम्.
असंय. आणि काय म्हणतय तुमच नाश्ता वगैरे सगळं झाला असेल.
नाश्ता वगैरे झाल. सकाळी लवकर.
हा हा हां
हम्म
हम् हम् तुमच्यातसं ते शेंगदाण्याचे आज काय नाही. आज काय स्पेशल नाही.
आज बिर्याणी नाही.
नाही कुठं बिर्याणी करताय सारखं तेज्यातच असतोय आम्ही. दिवसचं कुठलं फिक्स नसतय. मूड झाला की खायला आणून करायचं आणि खायचं.
हो.
ठी
धरके वार नाही तुमचे. ह
नाही नाही वार नाहीत. वार नाहीत.
आमच सोमवार आहे. मंगळवार आहे. बुधवार आहे. हो.
म्हणजे खायचं नाही.
आमचे सगळे म्हणजे अर्धे तर देवाचेच वार असतात.
होय होय जास्त असते. रविवारी खातेत ना तुमच्यात जास्त करून.
अ रविवारी, बुधवारी,, वारी?
गुरुवारी पण खात्यात?
नाही नाही. गुरुवारी नाही. आमच्या इकडे दर्गा आहे येथे कबनूरचा म्हणून.
हां हां हां हां.
म ते दर्गा असल्या कारणाने आम्ही खात नाही गुरुवारच. आमि त्या हाद्दीत.
होय म्हणजे चालत नाई काय मग तिथं गुरुवारी?
नाही नाही त्या दर्गा दर्गा असल्यामुळे चालत नाही. आमच्या इथे गुरुवारच.
होय.
आमच्या इथे उरूस पण भरतो. मार्च महिन्यात कबनूरचा उरूस.
होय होय.
ते आम्ही मलेदा वेगैरे करतो.
हो हे.
तुमचा प्रसार आम्ही करतो हो हं हं.
हा हा
ह
आग तुमच्यात ते असं हे करत असतील ना ते शेंगदाण्याच्या पोळ्या करतेत ते करतेत काय तुमच्या?
हो हो करतात करतात करतात.
हा ना मग ते तुमच्या म्हणजे म मी एक वेळ त्यांना मग ते असं कठीणच झालते.
हां हां हां मोद
नरम झालेच नाही ते कठीण कठ हा मो झाल झाले नाही मग
ते शेंगदाणे आसे एकदम म्हणजे असे भाजून वेगैरे ते तर हो तर पाय भाजून वेगैरे के केलं की नई म ते पोलपट काढायचं त्याच आणि अ ते मिक्सरला बारीक करायचं एकदम जास्त बारीक नाई करायच. ते बारीक केलं की पूट कसं एकदम घट्ट होतं.
चिटकतात.
आसं नॉर् हा एकदम वाळ्या भांड्यामध्येच आपण धुतलेल्या भांड्यामध्ये नई वाळ भांड्यामध्ये आपण बारीक करायचं. जास्त फिरवायचं नाही. हां म्हणजे आसं बारीक कूट होण्यासारखं करायचं. त्याच्यानंतर मग अ गूळ कालून हा हा हा.
हम् हम्.
एकदम कंटिन्युअसस फास्ट केलं की ते अ पी
पूर्ण बारीक हां माझं तसच झालतं ते. पूर्ण तसं बारीक झालत आपण कुठ करतो की नाई बारीक तसं झालतं पूर्ण.
हां म त्याच्यामुळे ते प पचक घट्ट होतं ते. शेंगदाण्याचं कूट म त्याच्यात मंग ते एकदम बारीक चालू बारीक चालू करून नॉर्मल झालं कि म त्यात हे घालायचं. अ गुळ घालायचं वेलदोडे जरा घालायचं वासेला.
अ गुड म्हणजे असं बारीक?
बारीक बारीक नाही नाही नाही तसं पण चालतय सोडा. म ते ओल ओलसर पणा येतो ओलसर पणा आल्यामुळे मग ते हे होत चिकट होत. तसं पण केलं तरी चाल त आम्ही तसं पण करतो असं पण करतो म्हणजे असं काई नई.
म्हणजे गुड असं खिस्ताय काय?
किसून हां.
हा हा हा.
आनि आता जसं युट्यूब वर पण सगळ्या गोष्टी होतातच.
होय नई म्हणजे तुमच्यात जरा जास्त करतेत नाय ते म्हणून मी म्हटलं जरा विचारव म्हणजे आजून कायतरी भेटल तर ते समजतय ना. कसं करायचं काय माझे कठीिणच झाले होते खायला छान लागयला लागलेल ते कठीण झाल्यामुळे मुलं खायनाच झाले ते अस झालं ते मग ते मिक्सर म फिरवलं तर असं ते हो कुठसारखं राहतंय का असं चिकटच होतंय पूर्ण
हा नाही कोट सारखं राहतं एकदम घातलं मीी मग ते राहत.
हम हम ह तेच आता बघायचं आणखीनेगवेळ करून पोळ्या ते आमच्या मुलांना सारखी लागतय पुरण पोळी तर आमच्यात सारख्या असत्या. ते सारखी लागते होय. वग ते केल्या तर डब्यात ते घेऊन जातेत करतेेत. दूध पोळी लागतय सारखी त्यांना मुलगीला चालत नाही आमच्यात दूध मुला लागतय दूध मुलगी तर दूध बघितलं क नाही उलटेच काढत.
हा हा एकेकाना आवडतं तर माझ्या घरात पण माझ्या मोठ्या मुलीला दूध आवडत नाही.
होय ना खात नाहीत जास्त ध मुली जदा करून दूध पहिला बघत नाहीत.
हा. दूध किंवा सरशाही. चहा म पण शाही असली की तरी तिला असं हे होतं. आणि अ चहा. करून ठेवला तर शाई धरते ते सुद्धा
हा ते पण ते सुद्धा नाही ते परत आणि मी जास्त नाही कध पण दि ज लग्न नाही त्याच्या वर्षा आहे ते आणि हे करून द्यायला लागतं त्याला
हा हा हा.
कायच आहे.
हा हा. आणि काय न बघा हे चाललंय व्यवस्थित बाकी पाऊस वगैरे कायय का?
आ भरपूर पाोसूनता
हो काय इथे आमच्याकडे पण एवढा नव्हता. असं तमच्यावरज पडायचं आणि लगेच जायचं.
होय.
असंच होतं.
होत जादा आणि त्यामुळे रें प्रॉब्लेम ले झाला तिथ. ते कॉलमध्येध्येच होतो् दहा पर्यंत मी हे व्हायचं कट. व्हायचं नाही तर तिकडूनच लागत नव्हत.
बस.
ह.
हा हा मग तुम्ही?
काय म्हंटलं?
तुमचे तुमचे एकशे ऐंशी मिनिट झालेत का?
नाही आता तेच काय म्हणजे ए. ्याला याय लागले तस मी असे एखद्यां कल लागाय लाग तं झालं.
हा हा हा हा.
म्हणजे एका त्यांच्या लागणच झालंय तुमला कॉल त्यांचा नुसता एक वेळेस कॉल झालाय माझ्या बरोबर आणि त्यांना दुसऱ्यांदा लावायला लागलं की नाही एकशेऐंशी मिनिट पूर्ण झाले तसं दाखवलं त्यांना
हा हा हा.
लागतच नव्हतं ते
हा हां.
अस साहेब.
हा
आणि काय म्हणता.
आणि काय नाही बघा. चाललय छान चाललय.
हो हेच आता कॉलच तेवढं संपवायचं चाललंय आता. कधी संपते त काय होय यायचं की. आता तिकडे कुठं चाललं तर बघायचं आता. तुम्ही पण असताय. हॉटेलमध्ये
हो मी असते संध्याकाळच.
हा हा हा
संध्याकाळच दैवत हो हो आणि ते एक कबनूरला.
हा हा हा हम बघते की. कधी तर असं गेलं बिलं तर बघते की. तुम्ही इकडे येतच नसाल रेंदामध्ये वगैरे.
नाही रेंदाळला म्हणजे माझ्या जावेचे कशी मावशी
हा हा हा हा
तर ते कधी आलं तर येणार नक्की येतो.
होय होय या की. या या इथ चॉईसवाली विचारलं की नाही सांगतेच कोण पण. सोहेल मोमीन चॉईसवाली असं विचारल कि नाही
चॉईस वाले असं म्हणजे त्या दुकानाचं नाव आहे काय?
हा आमच्या इथे दुकानात आहेत त्यांचे सगळे चॉईजच नाव आहेत नाही.
हा हा हा हा हा
मिस्टरांच इकड रस्त्याच्या कडे रेंदा म्हणजे रोडला कि नाही रोडला आहे ते एक दुकान. विठ्ठल मंदिरच्या समोर. ते आमच्या मिस्टरांचा आहे. एवन चॉईस म्हणून. गिफ्ट शॉपीच आहे. हम्म
हा हा हा हा
असं
हम्म हम्म हम्म
हो येतो येतो.
हम्म हम्म हम्म
आणि काय बाकी म्हणजे तुमचं लांब लांबचं कोण झालेत का असं व्हायचं झालेत. हॅलो आवाज येतोय.
आवाज अडकडायला लागलाय हो.
हा बोला. हा ते नेटवर्कचा ईशु मूळे.
मग मी काय म्हणतेय आता तुम्ही एक दुसरे कोण मी नंबर दिलाय की नाही, त्यांना करा. आणि नंतर मला करा. नाही तर लगेच मला केला नाही आणि मध्येच हे होईल. मी आत्ता असं केलं एकाला तुम्हाला नंबर दिलेत नाहीत. त्यांनी केला मला. मी त्यांना केला तर म तस बंद झाला ते आवाज. म्हणजे अस वायाच गेला तो. कॉल. मी आता नंबर तुम्हाला सेंड त्यांना तुम्ही करा कॉल. आणि नंतर मग मला मेसेज करा. का मी तुमचा उचलते कॉल लगेच. असं करा. हा हा सेंड करते बघा आता लगेच. हा
अच